हम्म.
तेच म्हणलं चाललंय आता बघू. तुझर कसं चालले.
काय माझ झाली सेमिस्टर आता एक तारखेपासून कॉलेज होईल ल अजून काही तशी डेट फिक्स झालेला नाही.
हम् मग जो पाच का नाही आता म फर्स्ट इअर बसून जाई.
काय सगळं मिक्स आहेत विषय प्रत्येक डिपार्टमेंटच मिक्स आहे.
हा म सगळं शिकायला लागत असेल ना एक वर्ष
होय हम्म.
मग त्यातलं कसं म्हणजे काय चूस करणार काय कस म्हणजे तुला तर आता हे करायचं आहे ना.
कोणत करणार आहे की सिविल मग आता पहिले वर्ष तुला कोणते कोणते सब्जेक्ट आहेत.
व असं आहे दोन सेमिस्टरमध्येध्ये वेगवेगळ्या एकाला केमिस्ट्री ग्रुप आहे दुसऱ्या सेमिस्टरला फिजिक्सा आहे.
हा हा.
असा आहे मग त्यात सब्जेक्ट वेगवेगळे आहेत पहिल्या सेमिट र सब्जक् वेगं दुस्या समिस्टरला सब्जक्ट वेगं. ते जेवढे डिपार्टमेंट आहेत कॉलेजमध्येध्ये शिवल्ला ता मलिक पहिल्या सेमेस्टरला होता व ईमेक होता आणि दुसऱ्याला बेसिक सिव्हल होता.
हा आणि तिसऱ्या सेमिस्टर पासून मग
तिसं सेमिस्र आता आम िपार्टमें ला जाणारगळंष सि्हलचं.
हा मगी पहिली दोन पहिल्या दोन मध्ये मग अस स्कोर कमी ते यत असणार की म्हणजे आप विषय नाही म्हणल.
नाही त्याचा काय संबंध आहे. बेसिक रे सगळ्यांना असते सगळ्यांनी त्याचा कंपल्सरी अभ्यास केलाच पाहिजे.
अच्छा म्हणजे अ केमिस्ट्री अड फिजिक्स हे करायचंच.
ह केमिस्ट्री फिजिक्स हा विषय असतोयच केमिस्ट्री असतोय मॅथ्स असतो. ते इंग्लिश अस ते फक्त त्याला वेगळं काही तर ना दिलं असते सब्जेक्टला
हा.
आणि नंतर मग बाकीच्या डिपार्टमेंटचा विषय नंतर मेकनिक याचा कुठला तरी एक विषय परत इलेक्ट्रिकलचा विषय हा एक, एक विषय.
हा, हा.
असं असतय. आता मला सिविल ला आय म्हटल्यावर मला कोडिंगचा काही संबंध नाही, पण मला सीएसचा विषय होता. मला सी प्लस प्लस लँग्वेज होती. हां.
हा हा हा.
त्या लँग्वेजचा अभ्यास करायचा. आता काय, सिव्हिलच विषय, आता अजून काय आम्हाला सांगितलं नाही तसं.
मग आता सेकंड, कोणते किती सेमिस्टर झाले म्हणला?
दोन झाले‌.
दोन झाले,, म आताऽ
होय,, एका इयरमध्ये दोन सेमिस्टर.
हा,, मनजे आतातु सेकेंड ईयर ला गेलास.
हां,
आता तुला वेगळे विषय येतील,, पण केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ असणारच.
केमिस्ट्री नसणार आता,, फिजिक्सचा पण नसणार, ते फक्त फर्स्ट इयर साठी.
आता मॅथ्स आणि सिव्हिल मधलं एक,, आणि बाकीच्या डिपार्टमेंटच..
हां,, मॅथ्स आणि इंग्लिश असला तर आणि बाकी सगळं डिपार्टमेंटचा विषय.
एक, एक, एक एक.
हम्म,
आणि थर्ड इयर पासून मग सगळं तुझं, पहिल्या सब्जेक्ट पासून ते दुसऱ्यापर्यंत सगळं सीव्हीलचच असणार.
हां,
मग त्यात मॅथ असणार का नाही? थर्ड पासूनऽ
आसनार की,, मॅथ, मॅथ शेवटपर्यंत आहे, फक्त लास्ट इयरला काहीतर मॅथ विषय नाही.
अं,, आणि तेच म्हणलं तर. फर्स्ट आणि सेकंड इयरला कसं,, वेगळ सब्जेक्ट आहेत ना, मग त्या एक्झाम म अस स्कोर ते नाही का कमी तन ऽ देऊ शकतो ना,, म्हणून म्हणलं.
काय नाही असोत,, ते रक््टा मारून केलं,, तरी होतंय. सगळ होतय,, पण समजायला पाहिजे,, अंडरस्टँडिंगऽ
तेज,, टायमिंग काय कॉलेजचं?
सकाळी नऊ ला, नंतर ब्रेक असतोय पंधरा मिनिटाचा. त्यानंतर,, हा, पंधरा मिनिटाच एक झाला की परत दोन लेक्चर होत्यात. परत दीड वाजता ब्रेक,, दीड ते अडीच ब्रेक असतोय एक तास,, आणि नंतर मग डायरेक्टऽ साडेचार ला कॉलेज सुटतय.
सुटतय साडेचार ला.
हम्म,
आणि दिवसात किती लेक्चर होत्यात?
दिवसात पहिले दोन. नंतर दोन, नंतर दोन, आता लेक्चर असं नाय, प्रॅक्टिकल पण होतय. आता एक प्रॅक्टिकल झालं तर, ते एक प्रॅक्टिकल दोन तासाच असतय,,, होय.
हा हा, हा, मग आता फक् फर्स्ट इयर पासून असत फक्तऽ अ शिकवणं म्हणजे शिकवणं नसतय. साईड बाय साईड प्रॅक्टिकल पण घेऊन, जे काही इंटरल मार्क्स ते पण,, देऊन टाकतात काय?
हम्म,, सगळं.
हा,, आणि ती बारवीच, प्रॅक्टऽ टिकल कस होतं र तुझं
बारावीस डायरेक्ट एक्झामलाच घेतात शेवटला
कधी?
तसं सांगितल तुम्हाला? का यायला सांगितलय, प्रॅक्टिकल असलं कॉलेजमध्येऽ
कॉलेजवाले म्हणले, की कायतर जानेवारी मधे चालू होतील प्रॅक्टिकल.
हा प्रॅक्टिकल कोणतरी एक्स्टर्नल येत्या मग अ काय लोकेशन विचारतील ते एवढं या या बेस वर तू काय तस हो येत आ मला काय एवढं कंपल्सरी नव्हतं सोड म्हणजे आला तर आला क्वेश्चन येत असल्या तर सांगायचं नाहीत राहिलं तुमच्या कॉलेजमध्ये मार्क देत नसले तर तर मग सांगायलाच पाहिजे
आता काय करतेय काय माहिती प्रिन्सिपल आणि मॅथ मॅथच प्रॅक्टिकल कसं होतं तु ते असं काही तर पाच प्रश्न दिलेते त्यामधले तीन पडवा असं काय होतं काय
माझ मॅथच प्रॅक्टिकल होय तसच काय तर होतं
हा कारण की आता माझं अकरावीच प्रॅक्टिकल झालं होतं
ह् ह अकरावीच्या आणि बारावीचा प्रॅक्टिकलमध्येध्ये फरक असतोयथोडं
हम्म अरे अकरावीच काय सांगतोय केमिस्ट्रीचा ज सर आहे ना त्याने काय केलं अ एका सिनियरचे सिनियरचे बुक होते ना प्रॅक्टिकलचे
हम् हम
त्यामधनं लास्ट शेवटच्या एरला त्यांनी काय काय केलं तर ते पक करून दिला आम्हाला आणि प्रॅक्टिकल एक्झाम कशी घेतली क्लासमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल बुक ओपन करायला लावले आणिग ते कॉपी करून इकडं लेग पेस्ट करा त्यासाठी दोन तास दिले होते आम्हाला दहाला अकरा वजच प्रॅक्टिकल
हा हा हा
अस असं होतो
तस काय बारावीच कोणाला विचार सिनियर कोण असेल पासआउट झाल्याला ओळखीचा असेल कोणत त्याला विचारायचं असं असं झाले काय होईल अभ्यास काय करायला लागतो िक
मॅथच एवढं काय नाही म्हण सॉल्व आता करता येईल
त्यामुळे तुला माहत नसणार प्रॅक्टिकल काय करायचं तिथं
हा तेवढा आहे आणि फक्त ते केमिस्ट्रीचं जर हे वाटते काहीतरी सर सांगत होता एकदा ते टायट्रिशिन काहीतरी असत ते
हम् टायट्रिशियन पिंक करायचा कलर पिंक कलर होते तेच ना
पिंक कल हा तेच कि टयक्रेशनणे सोल्यश कोणताय ओळखयचं काय असते ना कतीी
हा हा
हा ते तसलं काहीतरी देतील म्हणला तो आम्हाला केमिस्ट्रीचा सर ते तुम्हाला ओळखयचं आहे कोणतं सॉल्ट आहे नाही का
सॉल्ट सोल्युशन कोणता आहे ते ओळखायला लागल ते सांगायचं ते आता कधी अजून केलेलंच नाही हा
आमच्या आमची बॅच अशीच होती कोणाला काही येत नव्हतं
हा
गेलो मला फक्त विचारलं कार्बनचा हे सांग काय सांग नेम सांग कसलं नेम आ ते सी वर ट्वेल्व व आणि खाली ए ट अस काय तर असते किती
हा तेच की कोणतं हा हा ऑटोमेिक नंबर माच नंबर हा हा हा
हम्म
आणि
एवढा क्वेशन विचारलेला
हो एकच
हा मला पण ते येत नव्हत खरं म्हणजे येत होतं मला लक्षात नव मग काय असं मी करायचं म्हणून केलंच नव्हतं सोडं पुथडं परगी उभर राहिली तिनं सांगितलं मला त्यानुसर मी सांगितलं त
अच्छा अचछ मी इंटरनल भेटलेले ग तुला.
भेटले की मार्कस सगळे भेटलेत सोडून.
फुल होते का.
आमचं कॉलेजमधनच येताना दिलेलं सगळ्यांना ट्वेंटी ट्वेंटी.
हा ब. एक्स्टर्नलचा तेवढा आहेय रे फायदा हो इंटर्नलचं काही टेन्शन राह नाही.
हाता माझ.
ग्रुप क्वालिफाय पण झाला मला तर. पेपरचं पण टेन्शन आलंत कसं कसं होते काय माहित आता म्हणून.
ह फिजिक्स चा पेपर कसा होत रे.
फिजिकिक्स. तुला येत असला तर डेरिवे्शन केलं असेल तर सोपपा. नाही तर नाही मी पेपरला कस जातो तो सांगू तुला. एक कुठला तर डफरनस पाठ कराय दोन डेफिनेशन पाठ करायच्या आणि कुठल्या तर डेरिवेशन. करायच जायचं तर त्यातलं. फिजिक्सच्या पेपरमध्येध्ये फक्त एक डिफरन्स चाता मी पाठ केलेल्यातला.
हा हा.
बाकी काही सुद्धा आलं नव्हतुम्हाला पेपरमध्येध्ये.
हो मग काय लिला.
नव्हतं मला पुढच्या पोर्गीन दाखवतो तसं मी सगळे लिहून काढले. सगळं डायरेक्ट आणि त्यावे अ एवढी स्ट्रिक्ट मॅडम होती आमच्या सुपरवि्हजनला हॅलो. पण देत नव्हती त्यातन मी पेपर लिहिला मला टेन्शन लागत घरात जाऊन खरं सांगतो आता पास होते का नाही बारावीस.
हा हा.
हलो खरं निघाला विषय सोडून.
हा आणि मॅथ सोपा होता का नाही प्रश्न त्याचीी मॅथची.
हा मॅथ सो असते सो मॅथच काय आपल्या प्रॅक्टिसतात तरी.
हम्म हम्. म असे प्रश्न कुठून ना त्या पुस्तकचेच प्रश्न होतीच का असं थोडी बाहेरची पण होती.
मॅचचे बाहेरच काय नाही पुस्तकातलंच. थिअरीला सगळं पुस्तकातले येते बाहेरच काहीेत नाही सीईटी ला फक्त येते बाहेरच.
हा तेच इथच होते फॉर्मलिटी मी करून करू शकतो मण
हम्म.
तेवढंच फिजिक्सच तेवढं जरा हे वाटतं ते डेरिवे्शन ते एवढे सग प्रत्येक चॅप्टर मध्ये हायस्ट डेरिवेशनरी म्हणून
कोणतं येईल कोणतं काय आहे ते सांगू शकत नाही ना
डेरिवे्हेशन करावच लागते.
फेरी लिहू शकतोय शोट आता जस म आता हा टॉपिक आहे आता समज ड्युएलिटी ऑफ मॅटर आहे समज. तर तो जर टॉपिक समजला तर त्याच्या थअरी लिहूको की पूर्ण ते डेरिवेएशन जामाला पाहिजे. आता ती अ ह्याच्यात दिवेलनेशर माग ह्याच्या व्हॅल्यू अस ह्याला मॅटर ला पार्टिकल ला व्यऊन तर प्रूफ करण्यासाठी. आंबा इझी कोलतू त्याच्यात चार फॉर्म्युले नाही का.
हम्म हम्.
हा ते डेरिवेएशन आहे ना ते पूर्ण. पहिला लॅंबडा बोल तू हा तेच पी आपण. अ नाही याच्या पण पी मग पीला आपण काय लिऊ शकतो यमवी लिहू शकतो मग परत लमुळे तू याच्यात. पनियम बी आल. मग वीला आपण कायनेटिक एनर्जी म कं लिहू शकतो हे असे तीन चार फॉर्म्युले नाही का त्याच्यात पर ती थोडी ह होते.
जरी काय येत नसल तुला तर त्याचा रिलेटिव्ह काय काय? काय काय आहे आपल्याला माहित असलं तेवढं जरी लिहून आलं तरी एक दोन मार्क देतात.
हा तेवढा आहे म्हणून बोर्डाच्या पेपरला सीईटी ला ते फॉर्म्युल लक्षात राहिले पाहिजे.
सीईटीचच अवघड आहे फिजिक्सचच अवघड जाते गेलं तर बाकी केमिस्ट्री लागय ऑर्गेनिक केमिस्ट्री ननऑर्गेनिक
ते काही सगळे रिॲक्शनच असतील नुसतं.
हां.
नाही मी बघितले आत्ता मी तेच सांगतेो तुला आत्ता पण जेवढे प्रश्न बघितलेत ना मी नाही आता परिस्थिती चार चॅप्टर तर झालेत नाही चार नाही तीन झालेत. त्यामधले त्यामधले एक चालू आहे आता दवा हलोजन डरिवेटिव चालू आहे तर त्या आत रिएक्शन परत ते काय आपण म्हणतो ना मॉलिक्युल फॉर्म्यला हे त्यांचे सगळे रिएक्शन काही अवघड वाटत नाही आता ऑर्गॅनिकमध्ये आप सगळ न्यूमरल असत तरॅ. ण काय कर कि प सगळे फॉर्मॅल लिहून देत सगळे. ह्या फॉर्म्युला असता असा काढला ह्याच्यातन हे आपण काढला. जसं की आता सॉलिड स्टेट मध्ये बघते फॉर्म्युले सग एफसीसी बीसीसी ख बीएसीचे आणि परत आता सोल्युशन मध्ये पण फॉर्म्युले नाही का ते वेपर प्रेशर लोवरिंग चे बॉलिंग पॉंट एलिवेशन हे सगळे. र मड प्रश बलाईटीच्या क्य